अरे आवाज नाहीत तुझा
हा येतो येतेय मला तुमचं येतंय माझ येते तुम्हाला
हा येत य येत येत ते काय म्हनता
काही नाही इतक्या जेवण झालं?
ओके ओके नाही पेमेंट बिमेंट आले का नाही तुमची
अससलं
हॅलो
काहीच पेमेंट नाही काहीच नाही जायचं यार पेमेंट वैतक झालंय सर्व
ओके ओके कुठं चालले तुम्ही आता मग
जावा कुडतरी
मी ऐकल तुम्ही नागपूरला चालले.
हे अरे हता नागपूरला नाही ते काय नाव येत गावाचं ती एमपी बॉर्डर शेजरी नाही का?
हम् हम्
गावाचं नाव पण आठवण मला आता तिलाहि लग्न एक
ते मंगलसिंग कोणच तरी
मंगलसिंग लोटा त्याचा वाटलं ह तो मंगलसिंग जो आहेेत त्यांचा पप्पा येत मुलीचा
हा हा हा
हा त्यांनी प्रेमविवाह केला ना,
प्रेमविवाहं केला काय,
हा
ह ते जॉबला मुंबईला म्हणे
नाही नाही नवरदेव तर नाशिकचच आहे पण मग डोंबोवलीला दोघं पण मुलगी आणी मुलगा दोघे डोंबवलीलाची बँकेत
हा हा आणि हा आपण तिकडचा असतो का?
कोण?
मुलगा
हो हो डोंबिवलीचा तो पण ते का नाही नाही नागपूरला नाही पोरगी नागपूरची
पोरगी नागपूरची
हम्म मुलगा नाशिकचा ये
बरबर ते तुम्ही ओला गेलो तिचं काय झालो. ला इलेक्ट्रिक गाडी
हो ओला तर काय सांगाव तुम्हाला तिचं यार. ते चार्जिंग होत नव्हती नंतर चार्जर दिला आम्ही शोरूमला
हा हा
त्याच्या चार्जर आला तर ती गाडी चालू
हा हा
खूप त्रास झाला हम्म
काय वाटतं तुम्हाला घ्यावं
बंद पडली ती गाडी
बंद पडली
हम्म अजिबात घेऊ नका कोणत नाही
नाही नाही नाही जाणार आता काय तुम्ही एवढं सांगितलं हो कशाला की
सर आवजेतोय हम्म
येतोय ना
हॅलो
येतोय येतोय आव जतोय हा
याेतो आहे ना
येतो येतो
ती वही आंबे कापू राहिली आता घरी
काय म्हणते
व नाही ना आंबे कापूर आहेय नाही
हो ते एक आंबा झाडावर लागत नाही काय कापी तेव्हाना
हे आंबरायला लावलागत नाही जे्हा आला तुम्ही आ म्ह आंबा तुम्ही असं म्हटले त आंबाच खराब निघाला
अह मला माहिती आहे ना मी एक घास खाल्ला ते लहान बाळाच्या शी सारखा वास येतोय आचा
आता काय सांगा तुम्हाला हे काय व्हायल तेव्हा तरी चाटो चाटू खबरायली
सांग ना कसला सांगितलं मी हॅलो
हा हो तू आंबा आहे ना लहान मुलां सारखा लागू राहिला तेम या उद्येग नक करू आंबी खाऊ नका त्या पाहि चाटू चाटू खबर राहिली
जाऊ द्या आता खाऊ द्या काय आत त्यांचंई
कृष्क जाऊ का बलायला
एव वासना करू
नाही का ती झोपली आता कृष्णवी तिने खूप डान्स केला आज खूप जमली हा शाळेत गेली ती अभ्यास पण खूप केला तिने
हा ह
म्हणजे जे जे जे सांगित हम्म मम्मी मम्मी गाऊन घालून हेंडू राहिली इकडे तिकडडे
ओके रडु दमंग काय तला काय मग बाय राजमे फिल् ब असा होणार
हं बाहेर मैबिल आता काय बर यांचं काही होत काही नाही या दोघींचं सासूसनाांचं काय ठरवतं मीटिंग भरली तर बरल मग कशी काही गप्पा मारत वासाात
काहीच आवडत असस त्या का
ना
काहीच आवडत ब साध्या
हा म काहीच आवडयचं म्हणजे काय सांगा रात्री त्यांना सांगू राहि दीड वाजला दीड वाजला झोपून घ्या हॅलो
जाऊ द आता काही चावळ देतात ना वळाचे दिवस त्यांची
बायांचं कस राहतं माहिती ना बाया बोलायला लागल्या का या त्यावडत राहते त्याच त्याच चावत राहते आणि ते त्यांना झालं माझी वाटत जसं जसं जसं वालायला
ह
हम्म
ते सोनू आम्हाला कधीच वाटत
ते मग आय डोंट नो नाही माहिती बऊ मला थोडंच लॉंचारसत
आणि ते मी बाबा म्हणत होते आज हॅलो आवज येतोय का
आवाज आटक आवाज आटकतोय तुमचा
आता येतोय ना
हॅलो
येतय गावात आता ह ते बाबा म्हणत होते आज बाबा म्हणत होतज की अ त्याला दुसऱ्या दावाखाना शिप करणार रे असं
हा संकल्पला करणार आहे मी पण ऐकलं
हम्म त्याच्यासाठीच जायल अजित नामन ते तिकड जायले म्हणे दुसरां दावाखानना शिफ्ट करणार आहेच
काय माहितीय काय करते पण मंगग हे जे आहे ना काय म्हणतेर हम्म आज खुशीचा बन आला तर
काय महिने
हॅलो खुशीी खुशीी म तो पण आनंद इकड
ह ते तिला माण त्याचे पैसे लागतील ना
हम्म तिला म्हणल एक काम कर तू येईन घेऊन जाई तिला म्हणलो पै शेनवरे मर तू येन तू घेऊन जाय म्हणल आता बा या बाळांवरती ना
हा बोला ना बोला बोल बोल बोल
म्हणलो आता इडून पुढे जेवढे जेवे पोर होतील ना याच पाण्यावरती पोर हे करायचे आणि त्यांच्या लग्नामध्ये पाहणे ठेवायची
हा मग काय
हम्म
ते काय शाहू नाही म शाहू का मलणारवर बसून येतो पाहणं
तो आदच पसु न अवदत पासून अवदत पाासन
अजून आची पर्वईची वाकी
हम
असून आम पोरवायची बाकी
तुम बोर व्हाचे बाीहि तुम् लग्त क लग्न कयला नाही मानते लग्न कर नाही म तनक नक नक नक
ते पोरखांना खर्चायला विरचायला पाहिजेल का नाही पोरख अशूच होत्या का
अपर नाही नाही मग पोरा कस केतील तुम्ही लग्नच नाही केलं
नका नका लग्न आता नका खुशीच द्या ना करून तुम्ही
म
खुशीचं द्या करू
ही वहिनी म्हणतीले गावटठीवाला ते तिला स्टँडर्ड बोलत रा ति ना
आता ते ते बोलतील तेव बघू ना आपण आपल्याकडे चानणार आहे ना काम त्यांचं पण ऐकू ना आपण काय गप्पा मायरीथे
ह ह जेव्हा बोलतील ना जेव्हा सुद्धा बोलते का गावठी बोलतय बा भाऊ ना एकदा जना पण लावतो म गल थोडे
लावू ना लाव ना आपण त्यांना कॉलो
हम्म हम
तुम्ही किती कॉल केले आज
नाही नाही एकच कॉल पहिलाच कॉल आहे
अ काय वागले तुम्
ते नाही वहिणी तर कसं आहे याला त्याला सल्ले दयला नाही पुढे आ दिदी
हा हा
तू न कस काय कररीत जेव्हा स्वतःवर येतं ना नाही नाही असं नाही मी असं करेलच नाही नाही नाही मला माहितीच नाही
आई श्यपत
ऐश एपत यष एपत यष एपत हॅलो बाघ का म्हणते म्हन हं
हवालाचं गाडीचं बघा काहीच
काय बघा ना
ला गाडीचं बघ काय हम्म
होला तर काय बघू आता ती बंद पडेल तर काय करावं
ह ते शोरूम ला गेलो होत आम्ही जर आम्हाला बाबा आत तिथं गेल्यावरती कळाला बॅटरी अजून तीडच पडेली आणि गाडीच्या आजून ना आजूबाजूचे पार्ट काय त
मगर
मग का आम्ही व्हडिओ काढून बिडून घेतला आणि मॅनेजरशी बोल मॅनेजर म्हणे तुमचं जे पण काय असेल ते सगळं आ् गुडवे म टकूने गयबला असेल ते सगळ त्याचं न टेनशन घेऊ पहिलं तुम पल घेऊन टाका नंतर मग तुम्हालाना जस वाट तस तुम्ही कं्प्लेट करू शकते म पहिले म अप्रुव्हल घेऊन टाका नाही तरी कंपनी वाले ना वरती मॅनेज आणि मग तुम्हाला चा्स नाही ठेवणार काही
मग आ अप्रुवलला काही काय केलं तू
प्र्रोललाम ते मी वरती करेल फोन त्यांना लास्ट स्टेज ला थांबेल लटकेल्या लास्ट जो एक वर्थ सगळ्यात वर्थ जो मॅनेजर आहे तो शेवटला अप्रुव्हल लिऊन टाकतो त्या सवरे बाकी त्याला आज परत मेल टाखेली त्यांनी म आता उद्या परवा कळवला आपल्याला काय काय नाही
हम् हम् अ ते मला बंट्याचा ब आला तर बंट्याला म्हणलो एक काम कर म्हणल तुला आपलं काही काम आहे
हा हा
बटेने कपचे
हा हा
म्हणे मला पाठव नाहीणारर तुमला आत्ता सांगू राहिला का
नाही मी ते आपण म्हणजे ना भेटल बोलू त्याच्याबद्दल काम घ्यायचंच आहे त्याची थोडी नाही का अशी वेगळी स्कीम करायला लागणार आहे
मला वाटतंय आता ते करावंच
हा, काय आपला बी फायदा झाला पाहिजेईल ना, असं फुकट थोडी देता येणारे.
मग काय फायद्यासाठीठीच कामं करायची आता,
आपण भरल ना काहीतरी त्याला, याला ते तर आहे व,
हॅलो? हॅलो चला आता ठेवतो मी, बाहेर चाललोय थोडं,
नाही ना बोलून घ्या ना, नाही असं काय करत यार,
अहो ते सांगितलंय ना तुम्हाला माहिती आहे, ना ठेवतो आता.
हा मला कळलं ते, पण या तुम्ही आले काय मा वहिणीशी बोलू,
चालेल, चालेल,
ठेवतो मग बाय, बाय